हा येतोय आवाज?
हा, हॅलो आवाज येतो ताई?
हा येतोय येतोय.
हा मी ब्राह्मणगावावून बोलतेय.
हा बोला, हां बोला ना बोला.
हा तुम्ही कार्या ॲप वर काम करता ना?
हो
मी तुमचा ग्रुपला नंबर होता. तिथून कॉल केला, नंबर घेतला तुमचा. कसं वाटत कार्याच काम करून?
हा चांगला आहे ना.
चांगलं आहे ना, आवाज खुप बारीक येतोय हो ताई तुमचा.
हा रेंज कमी आहे ना, त्यात व्हॉट्सपॉट जोडलेलं आहे मी माझ्या कडे वाया येणे त्याच्यामुळे
हॅलो
हा बोला ना
हा, म्हंटल कार्याचं काम करायला कसं वाटत? हो हो चांगलंय त्याचा मोबदला पण भेटतो ना.
मग मग ब मो मोबदला भेटतो आपली बी काम होऊन जातं ना मग.
पहिले पण केले ना?
म आधी केलेले
हो आधी फोन केलेला आहे, चांगला वाटत करमणूक पण अनि एक म्हणजे वेगळाच वाटत आनंद
हम्म
काय करता तुम्ही?
काय नाही बाई, पी म्हणून काम करते अभियानात
जेवण झाले?
हो जेवन झाले जेवण आता जेवण झाली. आवरायचं बाकी अजून, तुम हा बोला ना.
हां काय नाही, जेवण झालं म्हटलं मग चक्कर मारत म्हटलं कॉल करून बघू ताईना नंबर बघितला तुमचा, काय विशेष काही आजचं?
काही नाही विशेष आ आताशी जेवण झाली माझी बी, आव आवरते अजून.
गॅस संपलेला आहे माझा पण गॅसच खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
हो गॅसच काय खर नाही, हम्म. कुठे भेटतो भेटतो का गावात? हं. भेटतो गावात?
आमचं गाव दामण गाव.
नाही वो. गावात भेटतो का गॅस म्हटलं नाही त मग एजन्सी वरून घेऊन यायचं ना.
आ नाही ना. वेटिंग ला वेटिंग लावली. बुकिंग केलं. म त्यांनी- आठ दिवस सांगितले.
किती?
आठ दिवसानंतर.
आठ दिवसानंतर वेटिंग लावल्यावर?
हो. वेटिंग लावल्यानंतर म्हणजे आठ- हं. आठ दिवस झाले बघ. म चार पाच दिवस झाले वाट- -ते लावून आजून पाच दिवसांनी भेटलं.
बापरे!
हम्म. खूप मोठा प्रश्न झालेला ए गॅसचा.
आणि एक तर वेटिंगच पंचेचाळीस दिवसात लागतय आता. म्हणजे दोन महिने सिलेंड- हो. त डबल आहे ना.
हम्म. म आमचा डबल नाही. माझा सिंगलच ए. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय.
कोणाला सिलेंडर जात? मला एकविसच दिवस -
हो ना. म्हणून तुमच एक म्हणजे भरलेलच आसत ब्वा.
हां. एक भरून, नाही भरून ठेवतो. आता आत्ता भरून ठेवलं मी.
हम्म. नाही बरं आहे ना म ते. मला पण दीड महिना जायच- आ पण मग आता, संपलाए तर मग आता नावीलाज होऊन गेलाय ना माझ- चूलीवर करत होते काही स्वयंपाक. मळ्याच्या मळ्यात अस - -तो ना आम्ही? मळ्यात राहतो त्याच्यामुळे लाकड बिकडे आहे भरपूर. हां. त्याच्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. होऊन जाता. चुलीवर चपात्या, भाकऱ्या करून घेते शेगड्या आहेत. त्याच्यावर ठेऊन घेते चहा-
हं. शेगडी-
काही खिचडी, भात होऊन जात खिचडीवर.
हा. मग तेहोऊन जात बा याच्या मधे. सिटीत खूप हाल येत.
सिटी मध्ये त्या लोकांनी काय करायचं? म त्यांना कुठे लाकडे शोधतील आणि कुठे चूल बघते.
ते राहतात लाईनीत दिवस दिवस उभे. मग काय करतील?
मग नाही अवघड होऊन बसलेलं आहे आता सध्या.
अवघड नाहीए.
मग कधी काय होईल आणि कधी काय प्रॉब्लेम येईल याचा काही अंदाज-
ते अजिबात सांगू शकत नाही.
निसर्गाचं वेगळं तर हे माणसांचे वेगळे. तेच ना. आता हे पावसाच बी काय काय नाही अजून पाऊस सांगित- -लेलाय. लोकांचं शेतीचं नुकसान.
आहे ना खराब. हम.
हॅलो जेवण झालं ताई?
हो, झालं जेवण झालं आताच हम्म तेच म्हटलं मग,, कोण आहे का हे करून, हं. हम्म मी पण आता आवरूनच देणारे
तुम्ही काय करायचं,, दिवसभर मी घरी नसल्यामुळे मग काम बीम राहतं ना,, शेतातली बी कामं राहतात मला. तुम्हाला शेतातले काम नसतील ना
नाही नाही, शेतातले नाही.
म मला शेतातले राहतात, मुलं लहान ये.
हम्म, नगनपुरचं घरातलं बाई.
कपडे बदलून ठेवतो तो दोन दोन, दिवसाला, कपडे वाढतात. सरज काम राहतात, सुट्टी राहिले तर मग अजूनच मजा आहे त्यांची.
हा मग मजा येते मग त्यांची
काय म्हंटला?
सुट्टी रायली मंग भारी रातं आणखी
हो म, मग पसारास काढून ठेवते, कपड्याच साचून ठेवते. खुप चालतं म त्यांच,, दिवसभर आवरायच चालतंन
हम्म.
उद्या पण सुट्टी हाय, आता त्यांना उद्या परवा दोन दिवस.
हा आता फक्त त शनिवार रईवार सुट्टी नाई, हम्म.
उद्या सुट्याय,, हॅलो.
हां बोला ना.
हां.
हम्म.
उद्या परवा दोन दिवस सुट्ट्याय आता म, चालूया आता मामाच्या गावाला जायचं त्यांचं.
हा जाऊन या जाऊन या.
ऊद्या जाऊ,, रईवारी राऊन् सोमवारी येऊन जाऊ.
हा सोम्मारी यीऊन लागाल लगीच घरी.
काय
सोम्मारी लगेच घरी?
हो, सोम्मारी येऊन लागेल ना म म त्याची शाळाय ना लाण्याची,, मोठ्याचे त झाले पेपर. त्याची शाळा राहील ना, म सोमारच्या शाळा बुडेल तरी त्याची.
हा, जाऊद्या व
पण उद्या जात जात त ऊशीर होऊन जाईल, उद्या संध्याकाळी जायचं, म रयवारी लगेज यायचं म ते बी नाई ना चांगला ते बी येऊ देत नाई म.
हा मग ते म्हणता र्हायना आपण म्हणतो चाल्लो असं होऊन जातं,, ऊं.
रईवारच्या दिवस राहिल आणि सोम्मारी येईल ब्वा.
हां.
कामई वाट पाऊन राहताना म.
हा म एक एक्
आपल्यालाच करणय ते काम. कोन करणारे,, चार दिवसबी रायलं न दोन दिवसबी राहिलं तरी ते काम आपल्यालाच
हम्मं उलट्यां आणंखी वाढूंन जातांत त्यांच्याच बरोबरीलां
दोन दिवसं राहूंन भेटूंन आणि यीऊंन लागुं मगं लवकरं लवकरं जाणं नाई होतं ओ
हां मं नाई होतं ओ बाई एकदां घरांत घुंसल मं काई कामं जाणं होतं कां
शेतांतले बी कामं चालूं राहतांत पुढे कांदे काढांयला येतील नां मगं अजूंन
हां मं-
मं मं ते आटकूंन जातं मंग कांदे काडले त्यां मं ते आंता राणाचं करां मगं झाकायचं ते कुठेचं जातां येतं नाहीं मंग
हं हं
घरं नाई सोडतांयेत मं
हां मंग आपली जबाबदारी रहाते नां ति पणं
हॅलो हां आम्हीं कां कांदे लेट लावले नां यां वर्षी
हां मं अजूंन काढले नसतील नां
त्यांच्यामुळे लेट येतील आं एप्रिलमध्यें कांदे काढांयला येतील आमचे
हां कां
हम्मं त्यांच्यामुळे नां आंता जाऊंन आंल कां मंग बघूं मंग मे महिन्यांत त्यां लाहाण्यांला सुट्ट्यां लागल्यां कां
हं
मंग बहिणीकडे बहीण पणं बोलांवते तिच्यांकडे बी जायचं आहे
हां जाऊंन येजो जरां.
हं तिच ऑपरेशन झालंय तिलां पाहायला गेलं आणि ती पणं येतं येतिथे भारडीला
हां हां हां हां हां
भेटूंन जाईल ति पणं हां त्यांना भेटणारं आहे. तिलां पणं भेटणं होईल. सकाळीं जाऊंन येईल. मंग आंता झोपाच्यां वेळी म्हणतोय. तो कधी जायचं बाई नाना त्यांला भी जातं होते. रातं तरं कधीं जायंल असं झालेले. आं हां त्यांच्या पप्पां म्हंणे भाऊ आंता चालतो कां
हंहं हं जायचं होतं नां आताचं निघूंन हम्मं हॅलो बोलां नां
हं हं आवांज खूपचं बारीक येतो होते नां.
हां रेंज चां प्रॉब्लेम आहे येव
हां तुम्हांला येतोय कायं आवांज चांगला.
हो आवांज येतोय पणं रेनचा प्रॉब्लेम आहे वाटतं.
यां नां ताई तुम्हीं घरी आमच्या
हो मगं येलं येऊं नां
मी म्हणलं नाहीं कां ताटं आहे
हां येऊं एखांद्या दिवशी चलां हम्मं
तुमचां आवांज येतं नाहीं ताई
हां आवांज बारीक आहे बाहेर चलां हम्मं
एकदंम बारीक आवांज येतोय.
हां खूंप बारीक येतोय नां आवांज रेंजचा प्रॉब्लेम आहे. रेंज
हॅलो
हॅलो
माझां येतोय कां तुम्हांला आंवाज
हो आवांज स्पष्टं येतोय. तुमचां हम्मं
काय नाही चालेल ताई आवाज येत नाही. ठेवते करेल नंतर अजून. हा हा चालेल चालेल ओके बाय.